हॅलो हॅलो हॅलो.
हॅलो काय नाही बघ निवात. बसले बाहेर हा आवाज येत ते मला तुझा तुझा माझा ते काय वाजत बाहेर बसल्या ग दुपार शांत आमचे आब्याची तेन झाड आहेत शेतात घर आहे त्याच्यामुळे छान मी हो अग म्हणजे असं वैताग अला ग.
अरे बर आणि त्यामध्ये मग मी असं आहिलय की तू नाही नाही बोल ना बोल मी असं ऐकलंय की तू हां बोला मी असं ऐकलंय ना हम्
हां
हा की ऐकलंय की ना की तू शेतामध्ये घर आहे हो हो येतोय. असं बोलतात की. तुझं शेतामध्ये घर आहे म्हणजे मी तुझ्याच फ्रेंडस कडून ऐकलय. तुझ शेतामध्ये घर आहे आणि तू एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहतेस म्हणजे तुझ्यासोबत आजी आजोबा आणि काका काकी देखील आहेत.
अगं आमचा परिवार खूप मोठा आहे तुला सांगायचं म्हटलं. बरोबर आहे आम्हाला म्हणजे असं स्पेस जे आपण आता म्हणतो की आम्हाला स्पेस पाहिजे स्पेस पाहिजे त्याशतला काही भाग नाही आहे सोड आता बघ मला क म्हणजे करमत नाही आहे म्हणजे आता कस तरी वाटत करमत नाही असं होत. दा पण आ ज घरी कस सग दुपारी इकडे तिकडे सग जातात आप आपल्या कामाला त्यामुळे थोडसं एकांतात राहिलेलं पण खूप भारी वाटतं ग त्यामुळे मी पक्ष्यांचा आवाज ऐकत आमच्या इथे झाडाखाली निवांत बसले बघ म्हटलं जरा वारे ची मंद मंद झुरूकतल्या आणि साईड ला आमच्या इथं थोडासा ओढा आहे ना बारीक ओढा पाण्याचा असा आणि खूप छान आवाज त्याचा एकदम झुजू झुजू येत. ते आणि एकदम गार. पाय घालून बसले बघ शानत असं वाटत
अरे थोडक्यात असं बोलतात की जिवंत बणीचा जन्नत हा स्वर्ग
हा स्वर्ग असशा म आणि तुला पेड्युकअर मेन्युकअर साठी आम्ही कुठच जात नाही मी तरी सध्या तला सांगते मी काय करते म असं मला वाटलं कि मी असंच जुन्या ओढ्या खाली ओढ्याच्या म्हणजे पानात मी असं पाय घालून बसते काय आणि छोटे छोटे मासे आहेत ना ते माझं ह पेडीकअर करून देतात आणि मेनिकेरयला ही तसच आहेत
अरे वा म्हणजे ते मासे देखील तुझे एक फॅमिली मेंबर बनलेले आहेत
हो हो आणि आम्ही कस सगळी आता इथं पक्षी आहेत म्हण आता आवाज येते ना तुला पक्ष्यांचा किलबिलाट किती शांत ते बघ वारं किती भारी सुटल्या आवाज येते काय
अरे वा हो खूप म्हणजे छान असं तू तू जस सांगा लागलास ना मला असं वाटायला लागले की मी देखील तुझ्याजवळ यावत तो सगळा म्हणजे सगळं वा तवरण मी अनभव अनुभव
आ जास्त तू लागतो माहि माझ फोन बंद असत जास्त आता मी फोन युज करतच नाही खरं सांगायच म्हणजे की आता एवढं म्हणजे गरजच वाटत नाही ग फोनची जास्त फोन युज करण्याची कस
अरे वा छान आहे आणि तुझ्या फॅमिलीमध्ये पण जास्त तू बोललीस की जास्त लोक आहेत आमच कसं विभक्त कुटुंब आहे आमच्या घरी मी माझी मम्मी माझी बहीण आणि माझे पप्पा आम्ही चौघेजण राहातो त्यामुळे बाबा सकाळी कामाला जातात आई काम करते दिदी कॉलेज ला जाते मी देखील कॉलेज मधून अकरा वाजता येते मग त्यानंतर मी घरीच असते तर मला आजी आजोबांचं काका काकींचं माझ्या बहिणी भावंडांचं प्रेमच म्हणजे मला जास्त प्रमाणात मिळते हा गावी गेले तर कधीतरी ठीक आहे काकी खूप लाड करते. काका खाऊ आणतात. बहीण भाऊ मस्ती करतात. आम्ही भांडतो आणि रात्री टेरेस वर झोपतो.
अगं हे तू कधीतर अनुभवतीस ते आम्ही रोजच अनुभवतोय तुला खरं सांगायचंय. रोज आमच्या एकत्र आम्ही अंगण मोठा आहे क आम्ही अंगणात जेवायला बसतो, सगळे एकत्र.
अरे वा!
काका काकी, मोठी काका मोठी काकी, छोटे काका छोटी काकी. आणि मम्मी पप्पा आमची सगळी आम् सगळी भावंडे असं सगळं आमचा मोठा आत्या वग रे मामा पण येतात ना सुट्टीला कधी तरी
हा हा सुट्टी म्हटल्यावर तर सगळे एकत्र मग तर फ फक्त दंगा मस्तीच
दंगा मस्त्याने रज रोज जेवणाच म्हणजे बेत काहीतरी वेगळा असतोय रोज काहीतरी वेगळा मेनू ठरलेला असतोय. आणि घरात इतकी माणसं आहेत कळतच नाही दिवस कस आणि वार कसा चाल आणि काम पण असतातोड घरी पण इतकी पण नाही रोज एक कोणतरी उलं तरी भारी वाटते आणि इतका आनंद येतोय आणि तुला खरं सांगू आजोबा आमच मॅनेजमेंट आहे असं म्हटलं तरी चाल कारण कुटुंब आम्ही अजून पण त्यांनी चालवतात आमचे सगळे एकत्र म्हणजे सगळे जॉबला वगर आहेत माझी बहीण बा किंवाम् स्व किंवा आम्ही सगळे म्हणजे तू का आम्हाला बाहेरचा आणखी इतकं पण असं ग्रउंडर वगैरे किंवा असं नाही राहात जातो पण आमचा जेवढा मंथली जेवढं आमच पेमेंट होतं किंवा काय तर आम्ही सगळं आमच्या आजोबांच्या हातात देतो आजीच्या हातात देतो आणि ते सगळं सगळं मॅनेज करतात घरात सगळं
अरे वाव छान आहे म्हणजे थोडक्यात ते असं बोलतात की जज टाईप आजीजबाहेर आमच्या अखिील आज्ी आजोबा छान आहेत फक्त काय झालं माझ्या बाबांना आणि माझ्या दुसऱ्या काकाना ऍक्च्युली मा्या तीन काका आहेत तर मला ना म्हणजे दुसऱ्या काकांना थोडं जॉब निमित्त म्हणजे व्यवसायानिमित्त बाहेर पडायला लागलं त्यामु मला आजी आजाच असणार प्रेम थोडं कमी प्रमाणात मिळालं पण मी माझ्या फ्रेंडस कडून जस की तू आता बोललीस त्यांच्याकडून ऐकले की आजी आजोबा खूप लाड करतात आजोबा संध्याकाळी सकाळी फिरायला नेतात खाऊ देतात आपली नाद किती जरी मोठी झाली तरी त्यां डोळ्यात आपण छोटच असतो एकदम छोट आपल्या आई बाबांसाठी आपण छोट असतो तुम्हा उद्योगांसाठी तर कितीछोट ते असेल आपण तर ते किती रुपयाच जरी खा अस नाहीतर तो घेऊन दे.
हो आणि आपण आपल्या आपल्या अपेक्षा पण जास्त नसतात. आपण जास्ती जास्त पप्पांना फोन करून काय सांगतय. हा पप्पा हे आ मला हे खाऊ घेऊे आंम्हाला, ते खाऊ घ अजूनही आपण किती मोठ झालं तरी आपण पप्पांना कि हे खावा ना ते खावा
हो माझे बाबा तर रोज डेली म्हणजे, फोन करतात. की तुला खाऊ काय आणू पण खाऊ किंवा आई वडिलांच प्रेम हे आहे मला जास्त आहे. पण तरी देखील मला आजी, आजोबा, काकी, काकांच प्रेम बरं पडत कारण काम मी विभक्त परिवार म त्या आहे. तर मला असं वाटतय, की तू जास्त आनंद घेत असचील.
हो, मग तू ये ना आमच्याकडे राहायला, थोडे दिवस ये राहायला मजा येईल तुला.
अरे नाही! येऊया, आपण मी येतो नक्की पण माझ्या आजोबा आज आजोबा देखील माझी वाट पाहतात. ते देखील खूप मला बोलवतात. ऍक्च्युली ना मी त्यांची लाडकी की आहे. कारण असं म्हणतात की, जवळ असल्यानंतर जास्त प्रेम नसते, लांब असल्यानंतर जास्त प्रेम वाढतं.
हो.
मग आजींची आजीची मी खूप लाडकी आहेत. तर आजी सारखं कॉल करून मला बोलवते. ये ना ये तुझ्यासाठी असं म्हणजे, माझ्या आजीच ना हातच लो घर होती खूप बनवत लहानपणी सुट्टीला जात होते, ना तर खूप लोणचं फक्त लोणचं असं खात होतं, आजी म्हणत होती नको खाऊ आजारी पडशील आणि सेम मी सुट्टीला गेले, ना परत घरी आले तर मला खोकला लगेच म्हणजे पाण्यामुळे लगेच पोट वगैरे बिघडायचं मी आजारी पडणार माझी मला तिथून परत बघण्यासाठी ती परत माझ्या घरी यायची राज्य आजोबांचं प्रेम आणि काका काकी देखील काकी देखील की असं नाही मी तिकडून आले म्हणून मला ओढायचं वगैरे असं कधीच काय केली नाही काकीने काय मला गरम गरम नाश्ता गरम गरम जेवण प्रेम जसं त्यांच्या मुलांना लाड करते माझ्या बहिणी भावांना तसं ती मला घेऊन झोपत होती माझ्यासोबत खेळ खेळत होती आणि तिने मला भरवलं देखील आहे म्हणजे
वाह म्हणजे तु नाही म्हणजे मी फक्त एवढंच की मी हे रोज अनुभवते आणि तो असं सुटलाशनल्यानंतर पण इतकं काय असं आपल्या म्हणजे ना नाच असतात ग म्हणजे इतका दुरावा नसत ते प्रत्येक नात्यात प्रेम म्हणजे जिवाळा म्ह तो नात्यामध्ये असतोच
हो अगदी बरोबर आहे पण मला असं वाटत कि बाबांची नोकरी परत त्या गावी लागावी परत आम्ही एकत्र फॅमिली राहाहवो ते काकाील कि जे माझे बिझनेस निमित्त बाहेर गेलेले आहेत का का काय बोललीस
आजी तुमच्याकडे येऊन राहणं शक्य नाहीये का
नाही ऍक्च्युली आजी येऊ शकते पण ते काका आहेत ना ते काय बोलतात की माझ्या आई आई माझ्याजवळ आणि ते आमचं घर आहे मोठ्याच्या मोठं आमचं गावी घर आहे सगळं आहे जसं तू बोललीस कि ओढा वगैरे इतकं नाही आहे आमचं देखील शेत आहे तिथं आमचं देखील तिथे शेत आहे एकाका शेत बघतात आजोबा त्यांना सपोर्ट कर आजी असं बोलतात की घराचा मेन पाया असते ती घर जोडून ठेवते ना तर आजी सगळं तिथ मॅनेज करते
हो
आज जरी आजी तिथं असली तरी आम्हाला कॉल करून आज पण रोज कॉल असतो आजीचा रोज आजी बोलते चपाती खाल्लीस, जास्त बाहेर फिरू नको, काळजी घे, उन्हात जाऊ नको, जास्त गार खाऊ नको थंडीच्या दिवसामध्ये व्यव सॉक्स वगैरे घाल उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जास्त आईस्क्रीम खाऊ नको तिथून आणि पैसा काय पाहिजे आहे का खायला ड्रेस देखील आजी मला तिथून पाठवते म्हणजे इतकं लाड आहेत हो. आजोबाज तर कॉल म्हणजे कॉलवरर कधीतरच बोलतात कारण ते जास्त करून बाहेरच असतात शेतात आणि फिरायला पण ज्या वेळी टाईम मिळेल आजोबा बिन कॉल करता डायरेक्ट भेटायला येतात खाऊ घेऊन आणि ते आजोबांच खाऊ घेऊन घरातून आत पाय -पाय ठेवण मला खूप आवडते जेव्हा मी आजोबांना बघते तेव्हा माझ्या डोळ्यात आहे पाण्याचा संडास पीळतात ते न सांगण्यास तर काय हे त्यांनी मला आजोबा जाताना अस नको वाटत मी आजोबाला खूप म्हटले आहे मी की तुम्ही जाऊ नका इथेच राहावा तर आजोबा बोलतात काम असतात तू चल तिकडे तिथं शिकूया तुझे शिक्षण तर मला असं लई वाटतं मनात पण ती बाबांची परत म्हणजे परत बाबा तिथे जॉईन व्हावेेत सगळे ते काका पण यावेेत आम्ही एकत्र फॅमिलीने जस तू आनंदी आहेस. मी देखील आहे पण मी जशी तुला सगळ्यां ची माया मिळते रोज तशी मला देखील मिळाली असती पण मला
अगं इतकं काय नाही ग तू य आमच्या घरी आपण खरच सगळे एन्जॉय करूया आणि तुला कधी वाटणार नाही की तू, तू आमच्या म्हणजे दुसऱ्या आमच्या घरी राहायला आल्यास कारण माझी जी नाती आहेत ती सगळी तुझी नाती आहेत आमच्या घरातले ना सगळे तुला असा आपुलकीने वागवतील असं तुला काय वेगळ हे वाटणारच नाही तू अस म्हणतेस ना कि तू कधी जा आमच्या घरी काय आणि येताना कॉल कर किंवा कर ती कशी ही ये घरी आमच्या कोणा -कोण- कोणा कोण असतेस मी ही असते ये तुला एक ते एक
ओके चालेल मला तुझ्या सोबत मी पण माझ्या आजी आजी आजोबांना फोन करेन आणि बोलवून घेईन टाइम मिळाल्या नंतर तुझ्या देखील घरी येऊन जाईल माझ्यासोबत म्हणजे तू डिस्कशन केलं टाइम स्पेंड केला त्याबद्ल
असू दे ग थँक यू सो मच अच्छा आपण कि ह्या विषया बोलू शकलो हा चल बाय ठेव हा
च